हॅलो.
हा काय करायल्यास?
काय नाही बघा आत्ता जेवलो. काय करायलासा? आवरायला नाही अजु भांडे घासायचेत
हा.
अ मंदिरात जातोय उपासनेला.
हा, हा. काय ग उपासना कसली ती? मी तुला विचारायचं म्हणलं माझ्या लक्षातच नाई.
बापू आहेत. एक असं म्हणजे गुरु सारखंच आहेत. त्यांचं ते अस म्हणजे अ हे आहे अ उपासना हाय. हम्म. अ सातला चालू होत्या पावणे सातला जातोय मग घरातनं. सात वाजेपर्यंत मग जायच त्याच्यानंतरन एक तासभर उपासना असत्या म्हणजे ते म्हणायच असतंय. आणि ते म्हटलं की मग एक तासभर प्रवचन असते त्यांचं. आ आणि मग यायचं.
हं, हं तेच म्हणलं. मग आवरून जात्यास का घरातलं?
होय सकाळ जेवण आवरायचं आणि जायचं. साडेसात पर्यंत आवरायचं आणि जायचं.
ते बरं आहे. होय जेवलो बाईना आताच. जेवलो अंथरून जरा टाकलंय म्हंटलं बघूया फोन करून.
हा, हा, होय हा वेळ असतोय बोलाय नाय तर गेलाय तर हे काय नसते दिवसभर कामात ना मग
होय म तेच होते आहे ग दिवसभर वेळ मिळत नाही उद्या सकाळी गेलो कामा कि मग वेळच मिळत नाही म्हणताना म्हणलंय फोन करूया मग संध्याकाळी नाही ग आज घरात होत म्हणून जरा फ्रेश वाटतंय संध्याकाळी आले की कधीच झोपून होते मग कामवुण आले की
आज गेला नाही स काही मग
नाही येतो म्हणलेला दुपारी जाणार होतो हे नाही आलं नाहीत नव लवकर मग दोन वाजता आले मग चला जाऊया म्हणताना म्हटलं मग इथनं जायचं कवा तासभर लागणार की वाटतला
होय तोपर्यंत यायची वेळ झाली
होय मग माल टाकीेपर्यंत केवढं करणार केवढं नाही म्हणत त्यांना म्हटलं मग पडू तिकडं म्हणलत उद्या जाव्या म्हणलत मग जातो उद्या जाव्या म्हण म्हटलं राहू दे मज आलेय आज संपवण आले दुसर तिकडे गेल ते दोन ताच काम आहे म्हणून थांबली दिवस गेला त्यांचा आज
हा ते एक एकदा गेले की काय किती काम निघल ह्याच्या ज काय?
नेम नाही होय मग मला म्हणले डबा कर आम्ही दोन तासाच काम आहे तेवढा आवरून येतो तुम्हाला न्यायला करून बसलो मी घरातलं सगळं म्हणलं जायचा आता तर तवर हे नि आलं त दोन वाजे पर्यंत त्यांनी यायला नव्हतं मग दोन वाजता जेवायला सुट्टी करून आलेत जेवलो नी म्हणलं जाऊया? तर म्हटलं तर नाही म्हटलं तर आता कव्हा जायचं? कंटाळा आलाय म्हटलं तर आता तास अर्धा तास प पडत्यात जेवलत की? एक तीन वाजेपर्यंत तीन वाजता इथनं निघलं की चार वाज
हा होय तोपर्यंत
झालं की चार ते पाच ह हा तिथं जाऊन बघी बाघेपर्यंत काम
आम् काम झालं, होय यायची वेळ होतीया मग तोपर्यंत
नाही
नाही होय
म्हणता पडूदे तिकडं म्हणलं मग आजच्या दिवस उद्या सकाळी म्हणजे नवीन गेलं म्हणलं की रुटीन लागतंय सकाळचा असं संध्याकाळचा कंटाळा वाना होत
नाही होय आणि नियोजन असते नाय दिवस घरच्या कामाचं काय मग?
तेच की आवरत नाही ग म्हणजे? कस होतय सकाळी जे वातावरण फ्रेश असतय तसं दुपारी नसतं दुपारी मरगळल्या गतीन व्हतं ह हा
होय ते तर हायच
पण फ्रेश वाट वाटतच नाही म ते करायचा पण कंटाळा सगळ्याचाच कंटाळा येतोय? मग आवरत नाही
होय आवरायला शिवचा काय नाही बाजार संपलेला ते आणायला गेलेलेत दोघजण ते काय मग चोक प्लेट बीस किट हाह हह आ चालायचं असते हाह हा की ते कुठे ठेऊू? कुठे ठेवायचं आहे काय तेच चालले दोघांचं
हा हा तेच म्हणले एवढा दंगा करायला आला हेच काय तर नियोजन अस
होय मुद्रा, अथर्व का झोपलीत?
न हे ब्रेड ऑमलेट च हे आम् काय ते ब्रेड बटर चालू केले करायला
हा हा परवा पण कायतरी? अ ब्रेड चीज करून खात होता काय?
होय बटर घालून तेच करतोय तो बटर लावून अ श बड ब्रेड करायला तव्यात भाजून घ्याय लागलाय
हा मम्मी पण परवा सांगत होती मी सुट्टीला गेलेलो त्या त्यावेळेला मुद्रा सुट्टीला होती आ आदी माजा आधी आठ दिवस त्या्यावेळेला मम्मी म्हणायची जे म्हणजे कुणी आणलेलं ब्रेडचं कोणीतरी आणलं असेल स्लाईसचं ते मोठं हे बॉक्स
हा
मम्मी म्हणती डेली हिच उठलं क नाही चहा देऊ काय? दूध देऊ काय? नक हो त्या ब्रेड ला तूप लावणार साखर टाकणार होय आणि ते दररोज म्हण ते म्हटल की आधी तेवढे ते दोन स्लाईस खायच्या ह झाले रे
हा मग ती कसं? हर्षदाने कस? तिथं असताना इचलकरंजीत ती स पहिल्या घरात नाश्त्याला करत होती ग पोरांना लहान आहेत म्हणून आवडीने करून देत त्याचा परिणाम हे भोगायलागाला आता ती स्वतः करतत चांगलं नसत.
नाही तूप वगैरे म्हणा खाल्लेले चांगले
म्हणून नको वाढतय मग ब्रेड कस ब्रेड चांगलं नसतय शरीराला
शरीरासाठी होय आपल्या द्या की बघणार आहे म्हणजे हे हेल्दी हेल्दी दोन्ही पण खात दोन्ही पण झालं अय थोड हेल्दी थोडं अन हेल्दी
तेच की बरं सकाळचा नाश्त्याला ठीक आहे ग दिवस बर म्हणजे आपल्या व्यायामाने जाता येतय. एवढ काय वाटत नाही हा आता रा? रात्रीचा ब्रेड लागलाय भाजायला. तूप लाव लोणी लाव हे लावून बटर लावून व्हय मग ते खाल्लेलं ते म्हणजे पचत नाही आपल्याला ना नाईट ला कस झोप होतिया लागली कणी ते पोटं अस गच्च च होतय ग दिवस सकाळच करून खाल्लेलं असल दिव सकाळच्या नाशट्याला एक वेळ खाल्लं दिवसभर तेन काय वाटत नाही. दिवसभर आपला व्यायाम होतोय भरपूर. दिवस कामावरती खरय हे संध्याकाळी खाऊन काय करतीस?
होय नाही खायचं होय आता दही तेन पण अस काय?
नाही संध्याकाळचं खायचंच नसतंय ग दही पण हा तेच ताक दही असू दे सगळं दुपारीच ते शरीर आ संध्याकाळचं कसं तेवढंच लाईटली काय असल ते खायाच. जेवणात पण बघायचं. एक भाकरी खातोय तित अर्धी खायाय लागतीया. आणि हे काय म्हणायचं मग? नव जेवण खायचं नाही, भाकरी खायची राहुदे आणि ते बटर हे खायचं.
हे खायचं हा ब्रेड खावा भाकरी राहू दे पण ब्रेड खावा जे हेल्दी हाय.
नको तेच अर्धी भाकरी कोरभर भाकरी खालेली बरी पडतीया. काय? सांगून उपयोग नाय पोरासनी, हाय बघ तू हाइस बरी न्हव तुझ्या पोटात दुखतेल कमी आलं. होय त्या दिवशी ह्यांना सांगायलेलो हा अ माझा वर आलतो ग कामावर चाललेलो. म्हटलं तुम्ही जरा दिदीला फोन लावा ओ तिच्या पोटात दुखायलय कारण मला वेळ न्हवता ग.
हा हा होय आवरून जायच म्हटल्यावर गडबड होतीया.
म म्हणलो फोन लावलाय. की मला एक तर रेंज नाय तिथ किचन मध्ये रेंज कुठ हाय? सरळ त्यांनी मोबाईल बघित बसलत, ते तिथच आणि मग तवर कामावर हॅलो म आता परत कराय गावतय झाल की ते जातय.
अस हे झालेल पाणी कमी पडल असल म्हणलीत आणि त्या दिवशी नॉन व्हेज होत आणि चुलीवर भा जेवण केलय ते नॉनव्हेज असल्यामुळे एक्स्ट्रा भाकरी सात आठ भाकरी करायला लागल्या. ते स्टूलवर बस अन अस खाल्ली वाकूून हे झाल्यामुळे डॉक्टर म्हटल त्यामुळे सुद्धा होऊ शकतय ते.
मग स्टूल घ्यायच नाय तसल्या जाग्याला आपण चुलीवर भाकरी कर भारका बारका पाठ घ्यायचा ग साधा
सवय नाही सवय नाही ती अ हे काय नाय मेन प्रॉब्लेम असा होय त्या वेळेला त्या दिवशी लय जरा त्रास झाला कारण मला
मग ते त्याच्यापेक्षा तेच गॅसवर केलेल बर पडतय ते नॉन व्हेज कस फोडणी मारायची भा ग चुलीवर खर भाकरी वगैरे करायच झाल त गॅसवरच करायच ते कस बसल बस चून एकसारख करायला लागत्यात ग भा करी तेच बोंब होतीया काय खरायच नाय. आता आमच पण अस झालय गॅस संपलाय शेगडीवर म मला शेगडीवर भाकरी नाय बाय करायला येत
शेगडीवर कुठल्या ते इ
व्हय कोळश्याच्या ग.
हा हा त्याच्यावर जेवण करतायसा काय मग?
खर नाही बाई त्याच्यावर भाकरी मला मी कामगारांचा आमच्या वाट बघतोय तुमच झाल की मला सांगा भाकरी तेवढा तिथे येऊन टाकतो. किती पंधरा वीस मिनिट लागत्यात भाकरी कराय पाठीमाग कामगार हाईत नाय दोघ जण राहायला. हम्म दोघजण हायत ती आता पावसाळ्याला कुठ जाणार. बायर काम कुठ बाहेर घेतलेली नाहीत ना अम् त्यामुळ ती थांबूनच करा लागल्यात ते त्याच्यापेक्षा म्हट ते मग भाकरी टाकायला त्यांचं झालं की जायचं ग हो. काय करायच म? निवांत
मी निवांत आता काय करायचं? आता जेवन होय. नाय आणि थोडं जेवलं की संध्याकाळच फिरायलाच लागतय आहो. नाय तर मग झोप पडत नाय होय झोप पडत नाय होय नाही आईंना पण सवय आईंना पण लागतेच ते फिरायला.
माझं तस होतं. मी पहिली कस तिथं म म्मी चलगलीत राहिलो की कसं संध्याकाळचं जात होतं ग अपर्णा आणि मी फिरायला तितन दोघीच जणी मुद्रा असली तर मुद्रा, संकु संघ असायच्या पोरी मग घेऊन रस्त्यापर्यंत जायचं जेवून झालं की, भांडी घासायचीनी आणि येऊन झोपायचं असं करत होतो. ती पण आता राहायला तिकडे गेलीया आणि मी कुठ एक एकटी जातेस म मुद्राला घेऊन जाय पाहिजे रस्त्यापर्यंत त तिला वाटला चल म्हणया पाहिजे असं करतोय म म ते नाही होत. सकाळच म जायाचं म्हणलं सकाळचं पण होत नाय.
सकाळचं काही पोरांच्या डब्यातन तुम्हाला घडत नसल.
तो सहाला डबा करायचाय नव्ह, पाचला उठून जायांच. पाणी तापत ठेवायचं आधी उट उठल्याबरोबर आणि आपल आवरपर्यंत अ तिला फोन करायचा आणि मग तोवर पाच मिनिटात पाणी तापतय पाणी काय लय वेळ लागत उष्णतेतना नाय ते बद करायचं आणि जायचं. फिरून यायचं अर्धा पाऊन तासात आलं की, पाणी तापलेलं असते आंघोळ करायचं आणि जेवणाला घालत होतो असं करत होत. काय कणार म
ओ राहिला
होय. झाली काय भांडी तुझी
नाहीत अजून घासायची आहेत आता जेवलो आण म्हंटलं तु मा चा कॉल आलाय घेऊया तरी बघुया म्हटलं काय म्हणालायसा
हा हा घास घास मग
बर बर चालतय हा हा ठेव.